हा येते ना आवाज आता
हो हो येतोय येतोय त्या दिवशी पहिल्या वेळेस केलेला ना. कोणाला केलेला हा पाहिला मनीषालाच केलेला मी कॉल.
हा ती आहे का ग याच्यामध्ये कार्याच्या यांच्यात आहे की ती.
हा ते तिला मेसेज आलेले पण फोनच ऑप्शन नव्हता वाटत. तय आलं
हो के?
कॉलिंगचं तर मग मी केलेलं एकदा तिला कॉल पण आवाजच नव्हता येत, एकदम बारीक म्हणजे ऐकूच येत नव्हतं.
हो, आपला येते की क्लिअर येते .
हा, क्लअर येतो आपल्या, उलट साध्या फोनपेक्षा पण क्लि
हम्म, तुमची ती ट्रीप कशी झाली तिकडची?
आई, जम भारी, कसली भारी, माझी आ तब्येत माहिती आहे ना? हो, मी काय केलं माझीच चुक्या झाल्या त्या, मी काय केलं माझं पाय दुखतो ना, तर मग मी काय केलं अ दुखायला नको म्हणून आधीच सकाळी उठले आणि पहिल्या गोळ्या खालल्या.
अरे, ते पोरी म्हणले कि ती नंतर लय मग काय सगळं गडबड होईत.
हा, ते माझं नुसतं खाल्लं का उलटी मला चक्कर, नुसत्या उलट्या उल त्या उलट्या त्या गोळ्या खाल्ल्या ना ते जास्तच झालं मला आणि मग ते अ पोटात काय नाही, हम्म पहिल्या दिवशी पण म मजा आली आम्हाला, म्हणजे मला पण मजा आली, मनीषा जाम घाबरली घोड्यावर.
हो ना.
हो ती बसतच नव्हती जाताना तर चालतच घड्यांच्या पाठी धावत. मी ना बोलते बसणार, येताना काय झालं रात्र झाली ना खूप
हम्म.
म त्याच्यामुळे मग म्हटलं नाय आता तू एकटी कशी येशी किल घोड्यावरच बसायला लागेल, काय पण कर आणि बस, रडत-रडत बसली डोळे ग च मिटून आली शेवट पर्यंत.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
मला पण भीती वाटत होती पण म्हटलं जाऊ दे, एकदा ट्राय तर करू, कधीतरी बसायला म्हणजे कधी आप पणआयुष्यात बसलोच नाही म्हटलं एखादा बसायचच आता.
. वर्षातून एकदा काढत जाऊ आपला, हाय तुमच्या ह्याच्यामध्ये तोपर्यंत नाहीं का?
हा, मग तेच ना, आता ह्याला येणारात काय निखिलच्या लग्नाला?
काय माहितीय तर आमंत्रणा आला तर बघू म्हटले, खत्री ताई मला म्हणत होते आमंत्रण आलं तर या म्हणून . .
हा तेच नाय, आता ह्याचं त्यांचं काय माहिती आता अ हिला कविताला फोन केला अ के नाय कविताला नाय योगेशला केला, नवऱ्याला कविताच्या, काकांनी त्या फोन आणि त्यांना त्यालाच विचार त्याला तारीखच सांगितली नाही कधी आहे ती लग्न ठरलं फक्त सांगितलं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
गडबडीत आणि नंतर परत त्यांनाच बोलतायत अ इकडं कधी येणार आहेत तुम्ही तर त्यांनी विचारलं का कशासाठी? नाही पत्रिका घ्यायला, पत्रिका दिली अस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
कविता जाम हसायला लागली. पत्रिका द्यायला आपण तिकडे जातो ना, का लोकांना बोलून घेऊ?
हो ना तेच . ए त्यांची ती अपर्णा मुलगी, ती बोलते का ग त्यांचीशी येते जाते का?
नाही माहिती ती कुठे ए!
अगं मला ना मा निखिलचे ते फोटो काल बघितले मी स्टेटसला. त ती एक मुलगी म्हणजे ल ग्न झालेली डॉलीच्या वयाची ना ग ती आता, डॉली अन ती एका वर्गात होत्या बघ दोघी जणी. चौथीला. तर ती इच्यासारखी दिसते मला ती बी डोळे वगैरे डोळ्यावरन मी जराशी ओळख निकील सारखे डोळे आहेत ना, तिचे म्हणजे असे.
हा ह असेल काय माहिती.
म तीच होती का काय काय माहिती तिया शेजारी, म्हणल आता ह्याला कस विचारावं म असं. पण मला एक अंदाज आला चेहऱ्याची पण ठेवन तिची तशीच वाटली काय ते लहानपनी बघितलेली नी मी चौ तिला उगीच
हो हो तेव्हा लहानपणी अस त्याची बाई बाहेर बियेर बसलेली मला तर आठवत नाही आता ते लोक थोड
एकच वर्ष होती ना ग ति तिथं नंतर गेली गावाला पर दुसऱ्या वर्षी लेकच तो नां आलेच नाही ना परत ते रोहायला मंग परत त्यांच काही यीसना झाला नंतर. म आता काय माहिती, निखिल वगैरे बोलत असं तर निखिलला लागत वाटत सगळे ना! निखिलला सगळे लागतात ग, त्याच्यामुळे निखिल एका वेळेस काय माहिती बोलला असं बोलवलं असल नां म्हणलं. तूला वगैरे हु निखिल च नाही काय हु!
पर एवढ्यातं ये म्हणजे पहिल्या कशा होत्या एकदम च्या हिरोईन सारख्या अन टाकटक सगळं. पद्धतशीर इकडचा केस इकड नाही, आणि आम्ही गेलेलो तेव्हा बघित ल त्यांना, नुसता फार अवतारच करून घेतलाय.
हो एवढं बदल्यात त्या!
हा म्हणजे हे सवय लक्षं स-स्वतःकडे असं हेच नाही, नूसत्या कामाच्या कामाच्या ह्याच्यातं असं आणि वयस कर झाल्यासारक्या अश्या एकदम.
हो हो हो, आरे अगं लय लय दिवसाांनी बघितलं ना लय वेगळंच वाट तं माणस सगळे असे वेगळेवेगळे दिसतात नुस
अं हा हा, ते मामा तसेच आहेत, त्यांच्यात काय फरक नाही झालाय.
त्या ह्याच्या लग्नाला नाही का आम्ही गेल तो शिवाच्या लग्नाला! ते रोहायचे बरेच आलते ना ग लोक तिथं आन ह्याला. सोलापूरला ते लग्नाला, शिवायच्या लग्नाला. तेव्हाच निखिल वगैरे भेटला ना मला ति म्हणज असं.
हा आता निखिलनी आमंत्रण दिलं ना! तर मग होईल आमंत्रण म्हणजे सगळ्यांना असं कारण त्यांनी दि तो देईल का फोनां बीना करून पोरांना वगैरे असं.
बघू आता काय ते त्याच आप आलं तर बघू म्हटलं मंग जाऊ. म्हात्रे मला म्हणत होत्या की या राहयलाच यां आता आठवडाभर ईत माझ्याकड.
हा बोलल्या माला काल काही त्यांना सांगितल आठ दिवसच या म्हणजे चांगलं फिरणं होईल इकडं तिकड सगळीकडं असं आलं त भेटणं होईल समजा.
हु प राहायल्याच यां आठवडाभर तरी कमीत कमी इत राहयला यां असं. म्हटलं बघू आता आलं करायला विचारण.
ह माला पण का आमंत्रणाच हे ना, आमच्या गावाला येईल पत्रिका.
हम तसं रुहाय ला यायला काय त्यांच्या आमंत्रणाची आपल्याला गरज नाही म्हणाल नाही का म्हणजे असं यायच च म्हटल्या वर.
हा!
परत एक निमित्त असलं की माणूस निघत ना ग काळजीने.
हो तेच ना हा ह्यांचे आता त्यांचे काका आहेत ना अ नि खिलचे ते माझ्या मिस्टरांचे चांगले खास मित्र पण आहेत. त, असे म्हणजे सोबतचेे आहेत ते हा आणि हा ना ना
कोण?
तेव्हा चाचमुळ अस म्हणजे सासरच्या इकडं पण चांगली ओळख आहे त्यांची अशी, तर म्हंटलं जाऊ दे ए पत्रिका तर येईल पण माझ्यापर्यंत काय पोचल नाही पोचल मी जाणार आहे म्हटलं बिन बुलाये मेहमान.
भेटायला काय?
टायला सगळीजण भेटतील ना तिथं.
हो. मग काय तर, जुने लोक तो भेटले गेले अगं तेच सांगते मी निखिल जेव्हा त्या ह्याच्याशी वाचायला गेला तर एवढं सगळ्या बायका बघितल्या त्या वर्षातल्या नाही का, सुदर्शनला होते ते त्या लोमट्याच्या बरोबरच्या वगैरे त्या मैत्रिणी त्यांच्या तिकडच्या, बाई आता हे सगळे वेगळे वेगळे दिस साय लागले चेहरे नुसते ये लय दिवसांनी बघितलं तर असं मंजू
हा तेच सगळे चेहरे वगैरे काय काय सेम आहेत. जाधव मामी आहेत ना?
हा.
त्या सेम आहेत, जशा आहेत तशाच.
होय ना.
कविताची आक्का पण तशीच आहे.
हो काय त्यांची तर कधी आता भेट कधी होते काय माहिती येऊ म्हण त्या एकत्र पण करीन होते काय माहिती बाई.
हो आत्ता सुट्टीत बोलतायत ना प्लॅन करायचा.
हा मनीषाला कविता पूर्णाला म्हटलं मी. नियोजन करा म्हटलं आमचं जुन्या लोकांचं. तुमचे तुम्ही कसे फिरतात, आमचं पण एका दिवशी भेटवा ना ग आम्हाला म्हणलं. आ
आई नाही आमची यायची, मग मी म्हंटलं मग करा कुठे पण मी येईन.
आमची आई लय थकली आहे बाबा कुठ जवळ जर केलं कुठे तर तिथल्या तिथ येऊ शकतात त्या.
हा तेच आता लग्नात झालं तर ठीक भेटन नाहीतर म कविता बोलत होती मनिषाला का मग ती लग्नाला आलीस ना तर मग तिथूनच आपण आमच्या गावाला जाऊ असं. काय तर बोली बाई.
हो ना.
हा तिथूनच प्लॅन करू मग डायरेक्टचं जाऊ पण माझा प्रॉब्लेम होणार आहे. माझी आमची दहावी ना सौम्याची तिची क्लास हो दहावीला गेली या वर्षी चालू झाली शाळा पण चालू आणि सु होय क्लास पण चालू आहेत. त्यांच सीबीएसई आहे ना त्याच्यामुळं. नाही तर काय हा फोटो बघितले आत्ता ठेवलेले मी.
हो काल परवा बघितले. ह्यांना दाखवले मी म्हटलं बघा ना वैशालीची पोरगी म्हणलं कशी ही झाली.
नो नो कसली ती मेकअप केला का फुल बदलते.
हो. लगेच पोरी मोठ्या दिसल्या कि वेगळच वाटत ना मी असं म्हणाले.
हा तेच. किती उंचच्या उंच पण झाल्या माझ्यापेक्षा पण उंच झाल्या. आ
प्रतिभा बुषालीला किती आहेत गं?
ऋषालीला एक मुलगी, एक मुलगा मोठा मुलगा त्याची झाली दहावी ह्या वर्षी आणि मुलगी सहावीला हाय ताईला दोन मुली आणि एक मुलगा आहे तिला तिचे एक मुलगी लागली जॉबला अ तिने हे केलेलं डी फार्मासिस केलेलं मोठी आणि दोन नंबरची आणि इंजिनिअरिंगला आणि मुलगा पण बाहेरच गेला शिकायला तो तर अकरावी बारावी हेय आणि नीट साठी त्याला क्लास लावायचे होते ना
हा हा
बाहेरच गेले, इथे कुठे काय क्लास नसत तेवढे
म तो तो कुठे गेला शिकायला?
त्येच्यामुळ सगळा गोंधळ होतोय.
हो ना, कुठे गेला शिकायला?
तिथे, त्यांनी इथंच घेतलेयं तिघं पण तिथंच शिकले आपलं, कुठे रत रत्नागिरी साईटला.
हा, हा नाही नाही आत्ता कुठं मुलगा कुठे गेला गं बाहेर?
तिकडच हा, रत्नागिरीलाच कुठल्या तरी कॉलेजला घेतलाय दहावीच्या रिझल्ट लागायच्या आधीच गेलाय तो हुशार आहे खूप, पण हुशार खूप हाय पण बोलत तच नाय, घरात पण एक शब्द पण नाय.
हो ना, मग डॉलीचा आणि तो बरोबरच दिसतोय ह्याची बी दहावी झाली ना आता
हा दहावी हा, तेवढं सोबतच असेल याचा रिझल्ट लागायच्या आधीच त्यांनी ऍडमिशन घेतलेलं. नाईंटी टू का काय तरी मिळाले बई त्याला
दहावीला का, रिझल्ट कुठे लागले त्यांचे का लागले?
नाही, नाही गेल्या वर्षी दहावी झाली त्येजी.
हा बरोबर म, तो मोठा म्हणायचा एक वर्ष, ह्याची आता झाली ना दहावी.
हा, तेव्हा रिझल्ट लागला नव्हता तरी आधीच घेत त्यांना कॉन्फिडन्स होता ना, पण तो पु, म्हणजे ताईचा हा, बोलतच नाही पण घरात, एकही शब्द नाही कुणाशीच नाही.
एवढा शांत?
हो, काय समज विचारलं तर फक्त हम्मं, एवढंच बोलणार.
हम हम्
काय माहिती का, त्या समजतच नाही त्येज आं मित्रांसोबत बोलत असेल आता, काय माहिती काय समजत तच नाय, जास्त घरात कोणाशीच नाय, मोठ्या बहिणीची फक्त बोलतो. ती सिद्धी हे ना ती बाहेर होती शिकायला ना त्यावेेळेस, मग ती जेव्हा घरी येईल ना तेव्हा तिज्याशी बोलणार आणि तिज्याशीच फक्त, पण ती दोन नंबर वाली आणि त्याज भांडण, भांड म्हणजे ते बोलायचेच बंद, घरात कोणाशीच बोलणार नाही त्याला बोलता करायला लागयच शंभर प्रश्न विच विचारून आणि आमच्या यांना सांगायला लागतं गप्प बसा. हो सौम्य तर शंभर नुस ती किती बोलते रोज, शाळेतून आली असं झालं, तस झालं, तस झालं
तिला लय बोलायला लागत ना तिला, ती मनीषा सांगते ना मी, मनीषाला लय बोलते बोलते. वैशालीची पोरगी लय बोलते बोलते.
जाम ती, भांडते पण तवढीच बोलते पण तेवढीच शाळेमध्ये ऐकत नाही ती साठी तिजी चुकी नसेल ना
हम्म.
मग ती सरांना पण नाही ऐकत, कोणालाच नाही ऐकत, काय करायचंय ते करा.
हो, ना.
हो मग रोज सकाळी सकाळी जाताना मी जाता येता क्लासला शाळेत सांगत असते, दहा मिनटं झाली का?
हा, झाले -झाले हो.
करा, आणि परत लावा एकदा-
झाले.